शुभ संध्याकाळ बोला
झालं का जेवण वगैरे
हो झालं ना बापरे नाही बाबा झोप ना कुठलं ए क दिवसभर खाल्लेले जिरव न. चालू आहे.
हा हा हा ह कुठे फिरायला वगैरे नाही की गेलत.
हा नाही गेलो काणटा आळच करू लागलो. कारण तर कसं आहे छोटी गाडी. त्याच्यावर अ पोर मोठे मोठे होऊ लागले जागा नाही पोरच कुठे जाणार फिरायला मग.
तुमच्याकडे
नाहीये ना फोर वहीलर वाटतय घ्यावं महत्त्वाची झाली फोर व्हीलर काय वाटतं तुम्हाला..
नाही एवढी महत्वाची नाहीये.
हा मला तर आता मला तर खूप जास्त गरज भासतीय त्याची कारण तर कसं आहे कुठे जायचं म्हट म्हटलं तर एका मुलाला घरी ठेवून जावं लागत कारण दोन गाड्या आहेत टू व्हीलर बुस दोनचाकी त्यावर क दो काण्याप एका एकाला घेऊन दुसऱ्याला घरी सोडून जा किंवा सामाना नयच असू दत मॉलमधून ह सामान नाही आता.. तरी आज स काळी गेलो होतो तर मग घीऊन आलो. पण मंग ते एकाला वाटतं ना मला ठेउन जाता. मग एटलिस्ट ते फोर व्हीलर असल्या कुठ तर माणूस
नही, पण सध्याच वातावरण जर बघितलं प्रदूषण कमी करायला पाहिजे. प्रत्येक माणसा गनीच गाड्या घरात चार माणस आहेत, तर चार गाड्या आहेत त्यांना. आणि प्लस पुन फोर आणि त्याच्यामध्ये. प्लस. फोर व्हीलर पण आहे त्यांच्याकडे. तुम्ही किरण करून जा ना तुम्हाला फिरायला जायचं तर डेली आता तर मार्केट ला जाताल फोर व्हिलर घेऊन त तिथं तुम्हाला पुन्हा एन्ट्री फिस आहेचय पार्किंग जागा नसती, पुन्हा जाणं येणं, पेट्रोल गर्दीतून गाडी घालणं कोणाला धक्का लागला गेला, पंचायतच आहे ना सगळ. आणि वातावरण बघता त प्रदूषण कमी करणं जास्त महत्त्वाचं आहे आता, एक तर पाऊस पडत नाहीयेत. झाड नाहीेयेत ह्या गोष्टीत वाटत की मला फोर व्हिलर नसावी. आता तुमच्या सांगा तुम्ही तुम्हाला काय वाटत कशासाठी फोर व्हीलर आस सवी
मला काही नाही परिवारासाठीच फोर व्हिलरचं आहे माझ वि चार की कारण तर कसं आहे. आता माणसांची पण काही सुप नासतात ना बरं घरच्या जिम्मेदारी मधे त्या सगळ्या गोष ते सोडून देतात. ते लोक पण एक आस तनह एका वयाप पर्यन्त अडजेस्टमेंट
हो ना, हो ना, आ ऍटजेस्टमेंट फक्त गाडी असेल तरच ऍटजेस्टमेंट नाही तुम्ही जाण
मग ते, नाही ना मग ते, ती मानसिकता नाही येना कि भाड्याच्या गाडीनं पैसे देऊन जाई मंग ते रक्ताच्यापेक्षा नाही गेलेला आ काही
तसेस, सध्याच्या कंडिशनला तुमची मुलं शिकते त. त्यांच्याज्युकेशनला खूप जास्त फीस आहे. ह आणि तुम्ही घर घर घेणं महत्त्वाचं आहे. घरा इस्टॉलमेट असयला पाजे पण गाडी एवढी महत्त्वाची नाहीये गाडी तुम्ही एस आय पी काढा त्याचे पैसे जमवत ते त्याच्या अर्ध्या ह्याच्यामध्ये तुम्ही गाडी घ्या अर्धे पैसे तुम्हाला पेन्शन म्हणून ठेवा
हम्म हम्म हम्मम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्
नाही गाडी राहणार निघणार कधी महिन्यात एखाद्या वेळेस निघेल गाडी तुमची घराच्या बाहेर पडू न राहणारच आहे ना पार्किंग मध्ये थांबून
हो ते तर राहायच आहे
अस करू शकतात ए मुता येत नाही म्हणूनडायरेक्ट फोर व्हीलर म्हणजेच
म्हणजे अ कस प्रवास पण खूप लांब लांबचे असतात आमचे त्याच्यामुळे कसं आहे
हो ना मग लांबच्या प्रवासमध्ये तर अजूनच रिस्क आहे ना गाडीवर जाणं गाडी घेऊन जाणं ह त्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हर ठेवा लागेल स्वतः जात असाल तर मग तुम्हाला विसकच आहे दोन मुलं तुम्ही उद्या काय झालं तर सगळंच सगळंच जाईल ना आपलं
बरोबर बरोबर आहे
त्याच्यापेक्षा थोडस ट्रेन ट्रॅवल्स एरोप्लेन ला जा वाटलं तर तुम्ही दोन पैसे रस्त जाऊ द्या फिरा आवळातून फिरा
बघू आता विचार चालू आहे
हा हा हां ह
हा आमच्या घरचे तर नाहीच म्हणतय प माझंच जास्त आहे की बाबा मग कधी फिरणार मग कधी घेणार
हो ना पण सध्या तुमच्याकडे वेळ पण नाही आहे ना मही किती फिर मऱ्यात गाडी घेतल्यावरच तुम्हाला त्याच्यासाठी आधी क्लास करा थोडे दिवस जाऊ द्या गाडीत शिका त्याच्यानंतर घ्या गाडी आणून कोुणा शिकयं म्हणेवघडं
नाही नाही गाडी घ्यायच फायनल झालं की की लगे ठीक असस लगे डिलवररी भेटत नाही गाडीची ते र्यंत करे पर्यंत एखाद्या महिन्याचा क्स होऊन जातो समजा
एखाद्या महिन्यात गाडी तुम्ही तुमचे मुलं तुम्ही घेऊन जाणं म्हणजे चुकीचं आहे त्याला हात साफवायला समोर माणूस कसा येईल आपण मग नीट जातात समोरून येणार कसाईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे ते मिसर तर दुस फ्रेशर्स म्हणजे जी की ट्रेनर ट्रेन आहेत गाडी चालवण्यात अशा ठिकाणी गाडी चालवते असताना बऱ्याच ठिकाणी येतात स्कुटी चालवत असतात तुम्हाला माहिती आहे लोक समोरून येणारे कशे येतात काय माहिती हम् आपण किती नीट गेल तर समोर क चालताय चालव
हम्म हम्मम् बरोबर आहे
पेट्रोलचा खर्च आला असतो
ह ह हो हो
आणि किती होऊनला तरी गाडी म्हणजे अस महत्वाचे आहे सामान खूप जास्त नेऊ शकतात मी नगर कुठं थांबायची गरज नाही ट्रेन ची वाट बघायची गरज नाही डायरक्ट निघायचं निघायचं
हो ना हो ना होन हो ना
होत तुमच्या घरचे काय म्हणतील का नाही गेलं ते फिरणार गाडी घेऊन इकडं तिकड
हम्म हम्म हम् हम् बरोबर हो ना हो ना हो ना
हम्म थोड एज्युकेशन ला मुलांना पैसे वगैरे ठेवायचे त्याच्यानंतर बघायचं मग सध्या आला पाऊस की खूप जास्त पाऊस यायला गाड्या वाहून चालल्या असलं काही व्हायलय त्याच्यापेक्ष आपला आराम फिरणं महत्त्वाचं आहे पण तश मुलं मोठे झाले ते मग फिूरु शकतो माणूस
बरोबर आहे काय म तेव्हा सगळ्या इच्छा समोरून जातो तज् पूर्व मोठे होईपर्यंत करेपर्यंत आत्ताच नाही शरीर साथ घेत नाही ना तेव्हा शरीर साध्य देत नाही मेन म्हणजे
हो ना पण ते आता जबाबदारीे एवढ्या आहेत फिरू शकत तप नाही तापून काही लोक आता पण लू शक शत नाही आता मी मला नाही जास्त चालण होत आणि जबाबदारी आहेत कुठं जायचं म्हट दहावेळेस विचार करावा लागतते कि ते कुठे लागणार आहे का आपल्याला त्याच काही होणार आहे का आपल्याला होईल ना आपल्या मुलांसाठी होईल ना विचार करावा लागतो खूप वेळेस त्याच्यामुळे मंग शक्य नाही आहे कारण आता माहेरी जायचं म्हणलं तर पाच हजार रुपये जा जात असतील दहा वेळेस विचार करावा लागले अरे बाबा चार पाच हजार रुपये लागाल त्याच्यात मुची अर्धी फीस जाते आपल्या अगर आपल्या घरातला किराण आहेत एक दोन महिन्या
माझा तसच विषय झाला ना आता मला जायचंय आता थोड्या दोन महिन्यानंतर थोडा एक आहे महत्त्वाचा कार्यक्रम त्याच्यासा ते तर म ट्रॅव्हल्सचं तिकीट पाहिलं तर एकाचं तिकीट तीन हजार रुपये. कारण ते तेव्हा ट्रेन अवेलेबल बल नाइये मला तर मंग बघितलं तर मंग जायच नऊ हजार आणि यायचे नऊ हजार.
हा हा हा हा
चालले पंधरा हजारत तर माझं घर भागत. मग आम्ही की ठरवलं की आपण जायचं पण ट्रेन न जायचं मग थोडीशी एखा दोन सुट्ट्या लागल्या तर लागल्या. पण एवढे पैसे घालून नाय जायच. च परत बाथरूमचा इशु त्या ट्रॅव्हल्स मध्ये जायचं ते ड्रायव्हर लो लोक को कशी की
हो ना होन हो पण मुलं लहान असल्यावर ते तेवढ्या वेळेस थांबवत नाहीत आणि मुलं तर हटकून तसच. करणार.
मुद्दाम करतात लेकर तर त्रास मग त्याच्यात म्हटलं की राहू देत बाबा की जाऊ ट्रेन नच जाऊ ऍटलीस्ट दिवसभर खा आहो तेवढे अठरा हजार घालण्यापेक्षा एखाद हजार रुपये खर्च दुसरा केला खायचा पैसा तर ओ किती मजेत जातो माणूस आणि येत त हूं आणि असं ह्या आठरा जर घालून जायचं तर पाणीबीची बॉटल घ्यायचा मी विचार करावा लागेल.
हो ना हो ना आता आम्हाला इथेच आहे ना तुम्हाला तेवढ्या लांबून या चमुळे आम्हाला थोडस जवळ आहे तुमच्यापेक्षा पण आम्हाला जायचं म्हटलं की एकाला दोन दोन हजार रुपये दीड हजार रुपये तिकीट झालंय आता. एक जणाला तीन आणि मुलाचं एक केलं की चार साडेचार हजार रुपये निसते जायला लागायले यायला चार साडेचार हजार लागायले. म्हणजे नऊ हजार हे गेले तिथं गेल्यावर अजून लाग दोन तीन हजार रुपये दहा बारा हजार रुपये चालले आपल्याला पगार तेवढी महिन्याला. आणि एका टाइमच्या ट्रीप मध्ये तेवढे पैसे लागाला ला
होन.
त्याच्यामुळे कसं करणार आहे?
तेच तर. सगळ्याच गोष्टी चा विचार काही आपल्याकडे दोन नंबरचा पैसा नाही की काही नाही. सगळे कष्टाचा पैसा.. ह. बघू आताकाय. कसं कसं त काय काय होत आज जरा वारं तर सुटलं आमच्याकडे
नाही आमच्याकडे थोडासा पाऊस आलाय त्याच्यामुळे थंड आहे पण आता पुन्हा गर्मी व्हायला हली. नाही तर आमच दोन दिवसापासून कुलर बंद झालं होतं. पण आता पुन्हा आज लावावं लागेल. करूगा थोडासा पाऊस आलाय.
हम्म! हम्म! हम्! बर बर. बाकी घरचे सगळे आले. का घरी
आह?
बाकी सगळे घरचे आले घरी? बरबर. म्हणजे सगळ्यांचे जेवण झालं म्हणा.
जेवणे वगैरे झाले आता झोपायची तयारी चालय हम्म. आता झोपी जायचं कुठं पडलं मग बघा किती गरजेची आहे गाडी वगैरे
हम्म हम्म
लागे
हम्म हम्म हम्म हम् बघू आता कराव विचार अरे असज काही फायनल नव्हतं प एक भासते ऊन सारखं सारखं की बाबा असती तर असत तर गेल असतो असत तर असत गेल असतो असं थोडस वाटत बाकी इतर गोष्टी ठीकच आहे त काय
च हम्
बाकी निवांत
निवांत निवांत चग चांगलं कर हो एक
हो हो आभार आभार थोडी चांगली माहिती दिल्याबद्दल हो चला
चालेल चालेल आभार
हते